हॅलो
प्रश्न उत्तर आल्यात काय?
नाही आलीत प्रश्न उत्तर अगं ते उचलायचं कसं कळतं
अरे ते ग्रीन बटनला नुसतं दाबायचं.
आं
ग्रीन बटन जे ग्रीन कॉल तुला सग नुसतं तुला दाबायचं बटनासारखं
हा हा मला
ते काय असं आपल्यासारखं ते हे वडायचं नाही आहे ते तसं दाबायचं आहे त्याला तुला प्रश्न उत्तर आले नाहीत?
माझं ते गेलेच की
काय गेलं?
मी ते इरज केल्यावर माझं गेलंच आणि वरती फक्त पाच मधलं दोन कॉल दिसायल्यात.
काय दिसाले?
अं
काय दिसाले?
तू कॉल केलेला व हता ना व सब गयाच
तुझी एडिट करणं का बोलची की नाही
व एडिट कर म गया इता कैसा लाने का व
नाहीय आता बाळव
म्हणजे क्वेश्चन आन्सर आहेश नाही
टास्क उपर हवच तुला वरती किती हे आल्यात टास्क कंप्लीट वरती पाच पैकी
दोन दोन
दाखवायलात ना म दोन तिथं
व्हयं आणि एक झिरो सेकंद आणि एक सातशे पंचवीस सेकंद कना असं दाखवले.
पाचशे
व फिर व
पाचशे किती
सातशे पंचवीस सेकंद
हा ते राहू दे सातशे पंचवीस तेच जास्त पाहिजे असतात
पण ते गेलं की आता इथं दिस ना त्याच्या आठ सारख्या म
आह
ते चाट सारख्या मग दिस ना की
काय दिस ना सगळ र कामा चार दिस आले
ह नाही ते वरती ते
वाचक की काय लिहिलं ते वाचून सांग की
किच कि माहिती कार्य कसे करावे मंजूर झालेल्या प्रत्येक दहा मिनिटाच्या कॉल सा ते रुपयया ऐंशी पर्यंत कमवू शकताात ते सगळी माहिती आहे पण ते दोन कॉल झालेले ते इडिट केल्यावर ते गेलेच
तुला सांगाल मी आधीच सांगितलं की नाही राहु देे सोड काय करायला जाऊ नको तुला का कळत नाही. एडिट कशाला मी म्हटलेलो क नाही सगळं जाईल तुला कशाला कारभार करायचं नडलेलं असते
असे काय होत नाही ना
आता वरती झा